हॅलो, हॅलो,
हॅलो,
हॅलो, हा आवाज आला काय. हॅलो, हॅलो, हा आवाज आवाज आला का, हा हा काय करालास
काय नाही बसले.
हं जेवलीस
नाहीय बाई जेवणार आहे आता, तु जेवली
हा हा मी पण जेवणार आहे.
पोरी खेळा लागलेत.
हम्म
हम्म
स्वयपाक झाला.
होय झाला आता केला स्वयपाक
हम्
आता जेवायच म्हणजे तू जेवलास की नाही फोन करून विचाराव.
जेवणार आहे.
हम्म हम्म हम्
म्हझे पण झायलाय स्वयंपाक जेवायचा आज मी पालकचा गरगट्टा पोळी भात जरा आंब्याचा रस करणारे.
हम्म हम्म हम मी पण ते खेळ तेच केलंय.
पालकाचा गर्ग तेच केलाय.
हम्म ह.
हो चालत तिकडं,
पाऊस नाही आला खरं इथं पाणी कसं काय पडायला पत्र्यावर काय माहिती.
इथं बारीक होता. बाई पाऊस इथ हो ता बारीक.
हम्म हम्म हम्म. काय समजा ना कुठलं पाणी पडायल. होसर काय दिस ना पाऊस
आज ना बाळाला एक पण धान्य नाहीय
हम्म आबाळ आले सोड इथं पण चांले काय मि येईल पाऊस ढगाळ वातावरण झालंय सगळं. आणि आज दिवसभर ढगाळ वातावरणच आहे.
होय बाई.
हम्म. भैया
हाय की आत हे.
हम् हम् हम् ते नंतर रिफ्रेश चालू झाल परत?
होय आधी कोणपन्नास टास्क आले. तेच करायलते आत्ता
हा हा.
सृप सृप व्हय ते किती सोपं हे पण
सोपं आहे ते होतंय फास्ट.
हम्
हम्म
ते दोन हे झालते. भैया आल्यावर त्याला म्हणलं, तर मला म्हणतेत ते केलंय ना? व्हय केलंय म्हणलं मग आता ते बघू चेक झाल्यावर मग सि सिलेक्ट झालेय का नाही ते कळतय ते दोन रिजेक् दोन रिजेक्ट झालते नई
तुला पुढचे पुढचे आले की नाही आता
हा
मग ते सिलेक्ट झाल्यावरच पुढचे येतात.
हा आले आले एकोणपन्नास आले बघ मला
हा मग आता कर ते. ज सोप हा पटपट होऊन जा तय ते
व्हय लगेच व्हायला लागलंय किती वेळ लागत नाही अजिबात वेळ लागत नाही. लगेच होतय
हुं तू कसं केलंस मग मला कसं
पालक मेळदाळ आणि शेंगदाणे दोन्ही म मसुरी डाक गेल्या घातल्या शेंगदाणे घातले आणि पालक चिरून धुवून घातला आणि ते शिजवलं कुकरला आणि नंतर शिजवल्यानंतर नंतरन म तेला लसूण मिरची कुटून घात ली फोडणीला आणि मग त्यात जरा डाळीचं पीठ घालून ते हटलं ते मिक्स हे कुकर मध्ये लावलेलं आणि त्यात घातलं मग आणि मीठ घालून आणि गरम केल
हा तसच केले मी पण
हुं मी जरा चींच घातले मी कर्नाटकी पंध तिन आंबट केलं जरा
हा, हा, हा होय होय जरा वेगळं कायतर
हुं सारखं सारखं नको वाटताय तसंच तिकट झणझणीत जास्त नको वाटतय
हम्म होय की
तू पण असंच केले?
होय सेमच केलंय मी पण ते बरं वाटतय ते भाजी पुरत नाही ते आनी
होय
हम्म त्यापेक्षा हे केल्यावर भाता बरोबर पण होतय आणि पोळी बरोबर पण होतय हुं
माझं थोडस राहिलय संपलंय आता म्हणून जर आंब्याच रस करणार आहे आता भैय्याला सकाळी काम असतय त्यामुळे ते डब्याला आंब्याचा रस करायला येत नाही ते नेणार कसं
ह नेणार कस आणि राहिला तर पाहिजे की एवढा उशीर
म्हणून आता जरा करायच म्हणलं थोड्यावेळाने जेवताना बसायच्या वेळेस करायच
हम्म कधी जेवणार आहे म आता
थोड्यावेळाने एक दहा पंधरा मिनिटात एक दहा पंधरा मिनटांने
हा हा बर बर झाल ते कुठे फिरायला जाणार आहेस का नाही म
बघू बाई लवकर जेवल तर जायच नाही तर नाही
हम्म मैने ठरावत तिथे जाऊन आणि होय गार वार पण यायले इथं पण तसच व्हायलय दार उघड पुलावर गार वार यायले घेतलय सगळ आत
म्हणजे टास्क आले तर मग कुठे जात बसतीस ते घरात काम करत बसलेल परवडतय
हो आणि तिथं जाऊन आणि पाऊस ब्युस आला तर अडकून बसायच
होय आभाळ आलय
हम्म तेच ते त्याला पण कर म्हणाव भैय्यापण
हम्म म त्याला आलेत वाटत त्यांने केले की टास्क आत्ता
त्याने केला होय
होय ना रे भैया केले ना टास्क केले ना आठ केली आठ ने दहा बारा केली केल मग दहा बारा केलय म्हण अजून आत्ता करूका म्हणाय आणि व्यवस्थित होतय म्हण
आमचे दीडशे दीडशे झाल्यात
हा आता करतो म्हणलाय तो कामावरून आल्यावर केला आत्ता बसून करालता मागाशी आणि करतो म्हणलाय
हम्म. तेनव आपल करणार आहे केलीस तर पटपट होतय.
हम्म.
ते काय आता जेवण झाल्यावर आणि केलीच तरी पण होते शंभर. जस पण झालात दोनश झा ह तुला म्ह मलेय जेवण झाल्यानंतर केलेच हो
वय वय वय ते सोपय सोडत. आता मी ते एकोणपन्नास आलेले किती दहाच मिनिटात किती म्हज निम्म्याची वर झाली माझी
तेच सांगाले मी तुला म्हणूनच म्हणल आता एकादशात होतील शंभरपे पण
हो. मगाशी आवाजही न चालताय ग ते ब्लूटूथ घातल्यावर आवाज आला मगा आणि
हम्म हम्म हम्म. हम्.
मोबाईलचे स्पीकर खराब असल्यामुळे झाला असस
हम्.
हम्म. हे
मुझे एवा क्याता का नाही जेव्हा की किती व पुरी नं भूक लागली असेल की
हो याच्या होणार आता खेळायलाग लाग पण
हम्म.
जेव्हा टी व्ही पण आणि मज आणि काम करत बसायले होते.
हम्म.
हम्म. ललांगला बासता बरले
मागा शलता मा इथ बारीक बंद झाला पण लगेच जास् वि नव्हता आबाळ होत सोड पण बऊश बारी ंद घस घला
हम्म हम्म.
खेळालात का काय पुरे
गाडी काढल्या आणि खेळत बसल्यााडीवर
अंधारच नाहीत ना.
नाही नाही हॉलमध्ये खेळलं
हम्म हम्म
मी इकडे पाठीिमाग येऊन बोलायले रेंज येत नाही मग हे होते कट होते फोन मध
होय
हम्म पाट येऊन बोलाले सिनेमा हॉल मध्ये
हा हा
हम्म
आता जेवणार आहे का तू पण जेऊन घे आणि मग करत बस आधी पहिला जेव आणि मग करत बस नाही तर तेच करत बसशील
करती काप एवढ्या लवकर भुक पण लाग एक दहा पंधरा मिनटां जेवणार आता लगे भुक नाही ये
हम्म चालते म्हणजे पन्नास आलं ते पूर्ण करून जेवले सर चालते
हो झाले आता ते एकोणपन्नास ते निम्म्येच्या वर झालेत माझे
हम्म हम्म त्याला आता नेट ठेवाय लाग ते खरं बाकीच काय बघून गट
नाही हाय माझ नेट हाय अजुन त तुम्ही कुठे ठेवणार बघितलंच नाही मी काय क काम आल्यापासन कामच करायला लागले हा वापरलं नाही एवढं जास्त
छान ते कर म आज पूर्ण कर तेवढं आणि पन्नास पूर्ण कर हम्म पहिला जेऊन घ्या आणि मग करत बस
होय होय
ठेऊ काय
हा हा